हॅलो,
हॅलो, हो मला येतो तुम्हाला तर
अ तुमचा आवाज फार कमी येतोय ताई
अ एक एक सेकंड होल्ड कर होल्ड करता काय एक सेकंड कन
हो हो करते ते
हा हा मॅम येतोय आता आवाज
र
ऍक्च्युली हेडफोन्स होते ना तर ते काही नाही आताच मी मंदिरातून आले तुम्ही काय करताय.
मी जस्ट आता एक प्रवास करून मम्मीच्या घरून इकडे आली सासरी आलेली आहे.
अच्छा तुम्ही सासरी पिंपळगावत तुमच सासरी
ह हा आ हा ह ह नाही. ते आपण कार्याअँप वर बोलतोय ना
अच्छा ओके ओके सॉरी हा बाकी काय नाही. जेवणं झालेत तुमचे
नाही आता तर जस्ट चाललेय आज बाहेरनच मागवायचं चाललं आहे तुमचं झालं स्वयंपाक
हो आमचे जेवण झालेत.
अय्या फार लवकर आवर
अ हो म्हणजे डायट करायचं म्हणून लवकरच आवरतो झोप पहिला होतात बारा एक वाजतात.
अच्छा असं किती वजन आहे तुम्ही तुम्ही डायटिंग करताय डायट असं किती वजन आहे वजन कमी करताय भरपूर
तर आता ज ऑलमोस्ट सिक्स्टी फाय सिक्स्टी थ्रीच्या आसपास होतं ते
किती कि किती?
सिक्स्टी फाईव.
सिक्स्टी फा मी सिक्स्टी वनची मॅडम तरी मीटिंग घेतली माहिती का. तुम्ही काय टेनशन घेत तय.
पण मग तुमची हाईट असेल, माझी हाईट नाही आहे.
अह त मला एखादं सांगू का आपण एखाद मोटव करतो ना ते खाल् पिल्लं जाता म्हणजेुम् करता का, प्रिकॉशन करता का तसे? ऑइली कमी खाणं म्हणजे गोड कमी खाण वगैरे करतात.
च्या आधी जेवायच ट्राय करायच म्हणून मग सातच्या आधी नाही मी सगळं खाते फक्त गोड कमी केलंय आणि पोळी किंवा मैदा ते थोडं कमी केलंय.
तरी करतात.
म्हणजे खूप क्रॅश डायट नाही करत.
एक्सरसाइज वगैरे काही करतात का मग सूर्य नमस्कार वगैरे काही
ते कधीतरी म्हणजे आता मुलीच्या सुट्ट्या होत्या आता होत होतं पॉसिबल आता मुलीचं स्कूल सुरू झालंय तर मग आता टायमिंग आता परत हा शेड्यूल मॅच करावं लागेल.
हो मग ते ना आताई थोडसं डायटिंग सोबत म्हणजे एख म्हणजे सुरुवात करा ऍक्च्युली मला पण तोच प्रॉब्लेम आहे मिस इस शिकषण झा आहे ना. तर पोट फार दिसत म्हणजे माझे रुटीन होते हो.
म्हणजे माझं पण तेच झालंय की पोट आणि त्याच्यामुळे जास्त हे
हो हो म्हणजे बॉडी स्ट्रक्चर एकदम हो दिस् मी करते सुरुवातीला चार पाच दिवस खूप ली. एक्सरसाइज करणार, सूर्यनमस्कार करणार मग एखाद्या दिवशी रात्री झोपायला लेट झालं की जाऊदे. आज तर काय आज मिस करू मग ते वाढत्या वाढत्या वाढतच जात मग याच्या संदर्भात काही ह्या समस्याचा उपाय आहे का तुमच्या कडे?
नाही माझ म्हणजे माझ स्वतःकडे पण तेच होत हो इव्हन कि मी पण असं करते. करत करत मी किती मागच्या वर्षी म ठरवलं होतं माझ्या मुलीच्या बर्डेला मला एवढं वजन करायचं आहे असं करता कर आता मी ह्या वर्षी तरी ऍटलिस्ट दहा दिवसापासून तरी सिरियसली खलंय.
चांगलं चांगलंय अजून हे पूर्ण वर्षभर हो म्हणजे तुम्हाला किती तास कमी करायचा आहे? पन्नास, एकावन्न, पंचावन्न किती कमी करायचं आहे.
अ मला अजून अ याच्या पर्यंत फिफ्टी टू पर्यंत करायचंय म्हणजे, ऑलमोस्ट दहा ते वीस किलो कमी करायचय अजून पण माझी हाईट कमी आहेना. हॅलो. हॅलो.
हॅलो, हां बो तरी किती वटजन कमी करायचा तुम्हाला?
मला अजून दहा ते बारा किलो कमी करायचं आहे. आणि माझी हाईट कमी येते ना. नाही कारण आधीच म्हणजे, सवय झालेली ना तर स्वतःला तेवढ्या याच्यात मेंटेन करायची. आणि डिलिवर्हरीनंतर काही स्ट्रेस वगैरे त्याच्यामुळे ते ओव्हरवेट झालेलं माझं. आणि माझी हाईट कमी आहे ना. तर मग लिटरली नी पेन होणं खूप एनझाय टि फील होणं असं होत होतं. आता थोडस वजन कमी झालं दोन, हो आणि माझा एक्सिडेंट झालेलं तर लिगामेंट ब्रेक होतं माझं. तर मला त्याचा खूप प्रॉब्लेम व्हायचा म्ह जस जस वजन कमी होतय तस तस मला माझच पाय स्ट्रांग फील होतोय‌
हा म्हणजे, थोडस हे पण होतं ना बॉडी पण थोडी म्हणजे, छान वाटते ना. मग तई तुम्ही एक सूर्यनमस्क का ट्राय करून बघा ना म्हणजे
अ सूर्य नमस्कारच करते, मी पाच करते. तुम्हाला स्टार्टिंगला तर दोन पण सूर्य नमस्कार खूप हेवी वाटायचे. म्हणजे, नको वाटायच्या. मला लिटरली.
तस.
हो, डिलिवर्ही मध्ये काय प्रेग्नेन्सीचे नऊ महिने.
हम्म हम्म हम्म.
आणि ते एक दीड वर्ष जातो ना आपल्या डिलिव्हरीत. म्हणजे, सुरुवातीचे नऊ महिने प्रेग्नन्सी.
हो, म्हणजे तुम्ही
तशा आरामाचं अलमोस्ट दोन वर्ष म्हणजे मी कसं मी माझ्या मम्मीकडेच असते, ना तर माझं झाला, आराम तेवढा ह हा तो त्याच्याहून हॅलो!
हॅलो! हा हो येतोय येतोय.
हा मी कसं मम्मीकडेच होत ते म्हणजे, आह, ना तर मग माझं झाला आराम माझा काही हे नव्हतं तस हा पण मग त्याच्यामुळे त्याच्यामुळे ते वजन जास्त हा हे झाली होती असं हा.
नाही होईल, ताई हळूहळू पण म्हणजे, प्रयत्न सरळ ठेवा. म्हणजे फार जास्त पण करू नका की खूपच हे करायचं आहे कारण, की मग
बरोबर आहे नाही ते तेवढं नाही, करत कारण होत पण नाही ना आपल्याला म्हणजे आपणच जर वीक झालो, तर कसं व्हायचं?
हा हा हा.
मग त्याच्यामुळे एवढा नाही, करत फक्त हा स्लोली कि काही रूल्स फॉलो करतो संध्याकाळी लवकर झोप म्हणजे, लवकर जेवायचं सात वाजेच्या आत वगैरे असं
हा हा हा. मी पण करते, ते पण मग ते समटाईम्स पॉसिबल होतं किंवा बऱ्याच वेळा ते पॉसिबल पण होत नाही, अशी बात आहे ती म्हणजे तुम्हाला मी लिट्रली सांगू जे माझे मोठी दिदी आहे ती माझ्यापेक्षा म्हणजे आहे. मोठी भाभी पण आहेत. पण त्या दोघींनी म्हणजे प्रॉपर डाएट करून दोघीनी सहा महिन्यात म्हणजे एवढं फार वजन पण नव्हथ. आणि इतक्या सुंदर त्या म्हणजे इतक्या स्लिम ट्रीम आहेत त्यांच्या समोर मी एजेड वाटते. म्हणजे मला हो मला मो ती म्हणतात आणि भाभीला ती माझ्या दिदीला त्यांना सख्या बहिणी म्हणतात, म्हणून तु कुठून आलीयस ग? ते म्हणजे खूप असं गिल्टी फील होतं पण मग करू काय भूक कंट्रोल नाही होत. माझ्याकडं नाई
नाही बरोबरए आहे आणि प्रत्येकाच एक ते डेली रुटीन असतं आणि ॲक्च्युली काय असतं, आपलं माइंड जर स्टेबल असेल ना तर आपण खूप गोष्टी अ हे करू शकतो अचीव करू शक पण जर आपला माइंड स नसेल तर मग आपलं कशावरच लक्ष नाही रहा
नाही आपल्या दिसण्याबद्दल कॉम्प्लेक्शन येतं ना आपल्याला कि, मी अरे आपण फारच जाड दिसतो हे होत ते होत हा हा.
धी पासूनच सवय होती मेंटेन ठेव तर स्वतःला अस अन डिलिव्हरीच्या आधीचे फोटोज आणि आताचे बघितलं का मला जसं मलाच आतून कसं तरी अरे किती हे होते मी आता स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे, म्हणून मी दहा दिवसापासून तरी सिरियसली केलय होप सो पुढे होत रावो.
होईल होईल होईल. कॉन्स्टंट ठेवा सगळं ठेवा
तुम्ही पण तेच करू शकता काय ए फक
मी सध्या आता ते करणार आहे नाही जेवायच म्हणजे ही भागादोडी असते ते ना
तुम्ही जॉब करता का?
हो मी स प्रायव्हेट टीचर प्रायव्हेट टीचर स्कूलमध्ये आहे.
कोणते स बोलला आहात तूमी आपलं एकच मिनिट राहिलय हं. हॅलो.
त्या कॉल मध्येन फार डिस्टर्बन्स येत ते नाही हं मला ऍक्च्युली गाडयांचे पण हो गाडयांचे एक्सिजेट घर अशा सेंटर पॉइंटला आहे की येथे घर येथे घर अशा सेंटर पॉइंटला आहे की, रोडवरून गाडी जरी गेली घरात आवाज येणार, बाजूला कोणी काही बोललं तरी घरात आवाज येणार.
हो तेच ना आपला कॉलचं तीसच सेकंड राहिलय तुम्ही कट करा नाही तर मी करते.
अ दहा मिनिटं झाल्या तर मीच कट मी मी कट करून घेते. एक्चुली या कॉलमध्ये फार डिस्टर्बन्स आले मला दोन कॉल पण आले, हो नाही माझ दोन कॉल पण आले बघूया आता यां कॉल कट होतो का?
नाही.
नाही म्हणजे काउंट होतो का? कारण की किती शांततेत म्हणजे ते म्हणतात की कॉल पण नको मला ह्या फोनमध्ये मला दोन कॉल येऊन गेले. मुलगा पण आला मुलगा पण धाड धाड धाड दरवाजावर ठोकतोय.